हॅलो. हॅलो
हॅलो, हो येतोय.
हा सर काय सांगत होत म्हणला आपण?
आपल्याला टॉपिक कुठे होता? हा पेमेंट चा विषय आता ना.
हो सर.
तर आपण हे ना कॉल एकदम परफेक्टली केले तरच आपल्याला असं म्हणा पेमेंट जवळ असं कमी म्हणजे आप काही का व काय झालं पेमेंट येईल. कमी प्रमाणात येईल, असं म्हणा हो कमी प्रमाणात पेमेंट येईल हो. जेवढं तुमचं कॉलचा विषय नाही, जेवढे तुम्ही टास्क कम्प्लीट करशाल किंवा चांगल्या पद्धतीने होईल. टास्क किंवा न काही प्रॉब्लेम करता, टास्क बरोबर होतील. तर ते पेमेंट तेवढं चांगलंच. भेटेल असं. हो हो.
आणि गाव सर समजा, आपण एका जणाला पाच वेळेला कॉल करू शकतो बर समजा मी आज तुम्हाला पाच वेळा कॉल. केला तर परत उद्या पण असं पाच वेळा करू शकतो का?
ते एवढं नाही सांगता येणार, जर का झाले पाच वेळा उद्या बी. मला करू शकता मी अजून काय माहिती मॅडमकडून किंवा सरांकडून काढून तुम्हाला देऊ शक इतर माहिती अजून काही. हो आणि तसं वाटलंच नाही कॉल होणार तर पूढल्या आपल्या ग्रुपमधून कोणाचं रैंडमली ना नंबर काढून घ्यायचा.
अच्छा आणि त्यांच्यासंग बोलाय.
त्यांच्यासंग कॉन्टॅक्ट करायचा बोलायचं. त्यांना म्हणा तुला टास्क आले किंवा काही प्रॉब्लेम आला. तर मला कॉल करू शकतात असं.
हा म्हणजे आणि मी त्यांना करू शक
हो तुम्ही त्यांला म्हणजे अशी आपली साकळीच तयार करून घ्यायची याचा. कॉल याला आणि याचा कॉल त्याला, म्हणजे आपले वर्किंग हो हो वर्किंग होऊन जाईल आप
हम्म हम्म बरोबर आहे सर तुमच.
आता मी कसं मी सात आठ जणांचा ग्रुप केलाय, माझे कॉलचे टास पूर्ण करायचे असले तर मी सात आठ जणांमधून कोणाला तरी रैंडमली. कॉल करतो, विचारून घेतो आधी फ्री आहे का मी कॉल करू का? मग त्या समोरचा व्य तो हो बोलला तर त्याला कॉल करतो आणि. त्याच्यशी दहा मिनीटे तरी संवाद साधतो, मग अशी हो आणि माझे टास्क पूर्ण झाले ना. तरच त्याला कॉल करायला लावतो, म्हणजे हो म्हणजे. हो मग असे सगळ्यांचे पूर्ण होते. आणि हे आहे आपलं आपल्याला आपल्याला काही नाही, जास्तीत जास्त एक ते दीड तास किंवा दोन तास जवा मनात. वाटल तवा आता मला कसं मी फ्री आहे तुम्ही फ्री आहे रात्रीचे कोणाला काय काम जर का स्टुडंट असेल तर स्टडी वगैरेचा असेल, पण स्टडीपास फ्री भेटले तर तुम्ही कॉल करू शक आणि हो. हो आणि प्लस आपल्याला. बाहेर राहायचं म्हंटलं किंवा स्टुडंट वगैरे किंवा अ घरची परिस्थिती कारभार मोठ्याच्या हातात वगैरे आपल्या किंवा बाया म्हणा, आपल्या हातात पैसे येत क्य नाही वगैरे तर ह्या ॲपच्या माध्यमातून आपली मदत होई ति असं, हो हो, हो हो. म्हणजे टास्क तेवढे बरोबर केले पाहिजे आपण, असा विषयहे.
अच्छा हो हो.
हो. म तो आणि हि ॲप म्हटली आता भरपूर फ्रौड वगैरे चालूची माहिती तुम्हाला. पण ह्या ऍपचा फ्रॉडचा विषय नाही ना, बाकी ऍपमध्ये किंवा काही काम कोणी असतं बघा ना, तेव्हा आपल्याला पैसे वगैरे लावावे लागत पैशे लावावे लागत हो त ते फ्रौड हो आता मागं झुपड्या म्हणून किती मोठा फ्रॉड झाला बघित असल तुम्ही ऐकून असं, हो ऐकेले ना. आपलं नशिब आपण त्यात गुंतवणूक वगैरे काही केल नाही, पण ज्यांनी केलं हो जेने केला त्यानीला माहिती नाही काय गुतली वगैरे किती हो किती लॉस झाले? किती पैसे घालवले असतील त्यांनी ना? लाख, लाख दीड लाख वीस पैसे म्हणजे काय सोपे दिसतात?
हो, तेच, तेच ते आता पैसे प्रमाला काही लागले काय लांबच होती. म
हो, हो, तेच मग तेच असं लालच, लालच दाखवत दाखवत दाखवत हे केलं आणि हो हो हो, मग तेच आता या ऍपच कुठं आपल्याला एक रुपया गुंतवणूक करायची नाही. आपल्याला आली बी लालच, लालच आली बी आपल्याला आपण तेवढे लालची ने का टास्क पूर्ण करत जायचे भाऊ येत आहे का, पैसे येत आहे पैसे म्हणत अस टास्क तेवढं लालशाई पूर्ण करायचे. म्हणजे काय बोलायचे सांग मदत करायचीय, अ अह आपले का मदत करतील त्यांची काम आप फोन करायचे ना आपले काम ते करतील मग हो आता. विचार करा आपल्याला महिन्याच्या रिचार्जला तीनशे ते चारशेचा रिचार्ज हो हो तीनशे ते चारशेचा रिचार्ज लागतो महिन्याला
दर बरे,
तर ते आपल्याला घरून पैसे, मागणं वगैरे योग्या योग्या नाही वाटत. ॲप आणि ही, ही मग या ॲप. च्या माध्यमातून आपल्याला काही येत हो.
तुम्ही किती वर्षापासून वापरता सर हे?
सर मी एवढ्यातच जॉईन केली हि ऍप दोन एक महिन्यापासून अच्छा. हो.
पण दोन एक महिन्यापासून या ऍपचा चांगला अनुभव येऊन गेलेला आहे होय कारण की पेमेंटचा काही इश्यू नाही पेमेंट येऊन जातं वगैरे. किंवा काय प्रॉब्लेम आला नाही आज. मला प्रॉब्लेम फक्त एवढ्या दोन तीन म्हणजे असं म्हण एखाद्या हप्त्या प्रॉब्लेम यायलय पेमेंट होत नाही, वगैरे असं पण ते बी हो. पण ते बी ते कंपनीवाले सॉल् करून टाकतील त्याच का विषय नाही.
हो.
हो ठीक आहे जाव त्या मला अजून जॉईन करायला सांगशील तेव्हा मी कॉन्टॅक्ट करतशी तुम्ही अजून कोणी काही असल तर मला सांगा मी जॉईन करून घेल त्यांना हो. सर म्हणत्यात नि ने ही रेफरची याची सिस्टम नाही यात काही आपले कामाचे कौश डायरेक्ट प्ले हो, आणि आपल्या कामाच्या कौशल्य वर पैसे कमवायचे आपण. फ्री फ्रीचे पैसे वाटायला कोणी रिकाम नाही हो, मग तेच. ज्याला फ्रॉड करायचं राहतो ज्या हो, लोकांनाला द्यायच नाही जास्त, सध्या सध्या थांबणस घ्या कोणी जॉईन करायला जव्हा मॅडम बोलनील तू जॉईन करायचे तेव्हा बघू, हो तेव्हा बघू आता? आता कोणाला माहिती सांगना कॉटर्स.
चालल सर, तुम्ही म्हणसाल तसं.
हो.
बाकी काय तुम्ही स्टुडंट आहे का, काही काम वगैरे जॉब वगैरे करता? नाही जात नाही सध्या तरी स्टुडंट आहे, स्टुडंट आहे का? च्या नाही जॉब केलीच पाहिजे.
हा ते केलीच लागेल पण पाहू आता, एक वर्षात अजून.
हो. मग बाकी झालं जेवाण वगैरे? हो झालं ना.
काय भाजी खाल्ली सर आपण?
भाजी मी बटाटा खाला. बटाटा हो. आम्ही पण तेच खाल्ल सर. हो का. खाण्यापिण्याची कशी चव कशी राहते.
चांगली राहती सर आता घरचंच म्हणनं.
हो का तोच काय आवडीचा पदार्थ वगैरे?
नाही तसबी राहत बंदित ते.
बनवता का? तुमचं आवडीचं, हाय का आवडीचा पदार्थ काय हाय त्याविषयी माहिती सांग कस ब, असं. कसं बनत वगैरे काय काय काय प्रोसेस असते? काय असं, आवडीच आता आन एखांदी एखांदी सांग.
हा पण सर आता म्हजे, आपण वडापाव घेऊ. एक गौरव वडापाव म्हणून हाय फेमस हाय ते.
हा. हो. तुम्ही जर खाल्लं एकदा तुम्ही पण माशाच खाणारी. परत सारखं सारखं घेत राहसाल. हो का, सर मी एका गेलतो आज एका वाड्याची ठिकाण पर बंद होत ते काय प्रॉब्लेम आहे काय माहिती? किडली चव एकदम अशी हो. असल काही प्रॉब्लेम असत सर. हो, तुम्हीच खाऊन पाहा. ठीक आहे ते. एकदा चाललती एकचा भरलाव, तुम सारखं सारखं तेच काय हो का.
हम्म.
हां, ठीक आहे म्हटलं.
तुम्ही खाऊ पहा, तुम्हाला नाही चव आवडली ना माल सांगा.
हो का. बरं मग काय? माझा आवडतं बटाट्याची. बटाटे हो. हा.
आवाज कसला येतो बॅकग्राउंडला आवाज येऊ नाही द्यायचा. आपल्या शांतेत बोलायचं असं.
हा
आजूबाजूला कोण तुमचा स्पीकर चालू स्पीकरचा, नाही स्पीकर नाही ना चालू होत.
आता सर ते या अस म्हजे हो. गॅलरी तऊन बोलतय ना मग वार चालू आहे असं
हो कुर्दार चांगली कुर्दार अह
ते फानट्यांचा आवाज येतो वार्
फांत्या्च नाही पंख्याचा आवाज येतो
पंचचा नाही सर
सकाळ सकाळी असं सोलारपशी वार चालु ना होते झाड
त्याचा वा आवाज येतोय
असं असं मला वाटलं माझ्या बोलते
नाही आवाज
हो हो आता म्हणजे आजूबाजू पूर्ण नाही का
नाही आजूबाजू
तुमचा रूम रूम न का गावात आहे का असा माळ्यात असा आजूबाजूला घर वगैरे आहे का दरवा भरपूर आहे का
हम्म भरपूर गर आहे म्हणजे आज समजा कॉलेज असं मळ्यात आहे
हो का
हम्म
बरं ठीक आहे सर आपले दहा मिनटं झाली
हो सर
उद्या कॉल करा वाटला सांग
चालेल सर उद्या फ्री असल्या मला सांगा चाले ल सर धन्यवाद गुड नाईट